बोल हॅल ऐक बस एक मिनित थांब
हॅलो
हॅलो
हा बोला की
काय करालाय
अजून जेवायचंय आता जेवायचं
म अजून का जेवला नाई
आता रोजचच रोजचच टायमिंग अस ते आमच
हा हा
तुम्ही जेवला की नाई?
मी अजून जेवणारेय आणि आता त्यावरजळवी
हॅलो
काय नाय ती मावशीची मुलगी टीव्ही बघाय लागलीया आणि तेजा आवाज याय लागलाय टीव्हीचा म्हणताना हळू आवाज कराय लावला चिंन चाॅग बघाय लागली. सिंचन बघाय लागलीय.
हं. हा. तुम्ही तुम्ही काय बघतायसा? सिरियल क काय? काय बघतायसा पिक्चर बघायला आवडते का काय? मालिका बघायला आवडते.
तुम्ही काय बघताय?
मी सिरयलच बघते.
हम्म हम्म.
मग आणि काय चाललंय?
रिकामा ऑडिओ
मी होय ते मी स्टार प्रवाह वरच्या सगळ्या बघ ते सिरियल.
हम्म् कुठल्या कुठल्या?
लपन हम्म हम्म तू हिरे मला मितवा लपनडाव. मुरांबा.
हम्म ह
अजून बाकीची काही नाव ल रिकामा ऑडिओ तेना, एवढा बघत
हं हं. रिकामा ऑडिओ
तुम्ही काय बघताय?
हम् काय पण बघतोय मी कार्टून बघतोय पिक्चर बघतोय. सगळ बगतंय. कां लागलं? ते देऊळ. बंद बघितला काय तो?
नाही अजून.
ते पण बघायचं हाय. अजून नाही बघितलं अजून बघणार हाय.
हम्म हम्म. कधी जाणार हाय मग बघायला का घरात लावणार हाय.
घरीच लावणार हाय.
हम्म हम्म.
काय नाही निवांनत बघा तुमच्याकड
हम् आच्याकडे काय नही माझं डोकं दुखाय लागलं. काल लई डोक दुकालेय. जरा फिरायला गेलतो. आज त्यांमुळे
काय नाही आणि . त जेवायच मग जरा जीवुन झालं की शतपाउली करायची.
करतायचाउन शतपाउली
होय रोज जेवल की कि जरा फिरल्या शजमत नही.
एवढं खाताय सां
होय. मग तुम्ही करत नाही सकाळीसच पाउली.
शत पावली नाही बाजारा तेवढंच.
हम्म, हम्, हम्म, हम्म.
तसं नाही तस लई फुल्लं जेवलो की मग.
हम्म, हम्म मग कॉलेज वगैरे कस
काय नाही चालू करायच कॉलेज घरीच असतो आता.
हा, हा, हम्म. हम्म
काय नाही.
हम्म्, हम्म आवाज कसला यायलाय.
आमचं पण माझ झालं सगळं पूर्ण कॉलिंग हॅलो
काय हॅलो काय झालं? रेंज गेली वाटत हॅलो -
हॅलो
माझ कॉलेज होय, सुरू आहे की?
हॅलो---हॅलो हा बोला कि, काय झालं?
हम् होय. हा हा
काय नाही? काय झालं?
काय नाही ते शेजारच्या काकू विचाराल त्या जेवलीस का?
ह हा खूप म्हणजे सारखंच म्हणजे तुमच्या घरात असतात वाटतं बायका शेजारच्या?
ह
काय म्हटलात?
टीव्हीचा आवाज सुरू आहे काय?
ती मावशीची मुलगी टीव्ही बघायलागल्या सिंनचाण बघायलागल्या हम् तू बी का कोण बघत नाही?
मला काल बघितलं तर सी बघायला बघितलं तर सिरियल अ
लहानपणी बघितला नाही कुठलं.
लहानपणी की काय लहानपणी तुम्हा
हम् बरो आत. त्याचत होते कालभजी कुठली ख हा
माहीत नाही माझा आता काल मी जेवलोच नाही काल मी जेवलोच नाही.
थांब हा एक मिनंट काय म्हणलं. हॅलो काय म्हणला. बर आडवड टकूया रेन
तुम तुमचाच ॲ तिकडचा आवाज होय तसच याय लागलं ऐकू
हम्म. तुम्ही काय म्हणत लेत आता.
तुम्ही काय क सगळ टीव्हीचाच आवाज येलाय काय निट वाज ये ना
अ हम्म. ठीक आहे म तुम्ही काय म्हणाल तस आत्ता म्हणल मला ऐकू आलं नाही.
मी म्हटल अम न परवा गजलक्ष्मीला गेल हो तिथं ड्रेस तीन खूप. चांगले होते.
हम अजून काय मिळतय तीत पण
तिथं वय साड्या पण मिळतात काट पधर पार्टीवेअर परत कॉटनमध्ये पण खूप छान होत्या साड्या पार्टीवेअर मध्ये तर भारीच भारी होत्या साड्या
तुम्ही काय घेतल.
हॅलो.
हॅलो.
तेच की मी काय नाही घेतल मी फक्त माझ्या फ्रेंड सोबत गेलती.
हॅलो.
गजलक्ष हॅलो.
एक मिनिट थांबा हां.
हम्म हम्म.
हॅलो.
हॅलो काय झालं?
काय नाही ते कॉल आलता दुसरा.
आं हां.
बस हम्म.
मग.
तेच ड्रेस तेन तिथं खूप छान आहेत म ग जाणार असला तर जावा म्हणजे तिथ जावा गजलक्ष्मी मध्ये जावा खूप व्हरायटी तेन खूप आहेत तिथं काटपदर मध्ये परत कॉटन म ध्ये पार्टीवेअर मध्ये ड्रेस पण खूप आहेत. म्हणजे चांगले अनारकली परत मल कुर्ता सेट तेन खूप भारी आहे साडेपाचशेला.
हा हा.
आईडी हॅलो. ठेवला काय नाही मग अजून?
डोक दुःखालत.
जेवला काय नाही म्हणताना सारखं डोकच दुखाय लागलय.
डोकच दुखायला लागलाय माझा. हॅलो.
होय.
डोकं दुखालय.
हम्म मग दवाखान्यात तर जाऊन या जावा.
नाही डोकं दुखायला लागलय कुठ जाऊ वाटना.
हम्म.
हॅलो.
हो.
आवाज येतो ना तुमचा?
हॅलो.
हॅलो.
आवाजच येईना ना हॅलो. आवाज कट होतोय तुमचा.
तुमचा येईना. माझा यालागल्या आवाज. तुम्ही? रेंज मध्ये नाही माझा आवाज आहे. कोणती सुविधा आहे?
हा हा आत्ता आला बग. आवाज.
हम्म हा आला. ह् काय? नाही बास तर ढोक डोक दुखा लत दुपारी.
हा हा चालेल ताई ठेवा.
हम्म.